हा आवाज येतोय का?
होय येतोय की.
हम्म मग काय, काय गणपती आता जवळ आल्यात.
होय. तुमच्या इथं मंडळात वगैरे गणपती घरी व गण गणपती वगैरे बसवताय कि नाही.
हम् आमच्या इथं आमच्या गावात कुंभार एवढ हायत की दोन चार कुंभारच आहेत गणपती ते, तयार करतात आमचे तर कुंभार आत्ताच आम्हाला लागलाय की गणपती बघून जावा म्हणून
होय मग तुमच्या असं ते असं तुमच्या दाराच्या तिकडं एकदम पुढं ते ग पती तयार करतात ना मग, म आता तुम दारातून आता घेऊन जाताना बघत सिमेंटची छान, छान मुर्त्या वगैरे.
आम्ही, ते होय ज्या वेळेला गणपती येत्यात त्यावेेळेला तेच असतय इथनच गणपती आणि परगावाला इच मोठ्या मोठ्या शहरातनी तेन आमच्या इथलंच गणपती न्हेत्यात.
होय काय!
आमचा तर आता गणपती तयार केल्यात आता कुंभाराने त, नाही या वेळेला म लवकरच काम चालू केल्यात.
होय, गणपतीत गणपती आणि आपले दसरा दिवाळी खूप भारी वाटतेय आता इथून पुढं सण याय लागलं ना छान असतंय की हा हा गेला की हा, हा गेला की हा किती छान वाटतय सण आले कि तेवढंच असं दंगा वगैरे मज्जा छान वाटतय.
सणाच्या निमित्ताने येत्यात नी सगळेजण
हा सगळी अ सगळीजण ए होय एकत्र भेटतात, बोल तात, नाही इतर वेळेस कोण कुणाच विचारत पण नाहीत कारण की ते त्यांच्या- त्यांच्या कामातनी लागलेले असत्यात डान्स वगैरे.
होय आमच्यात तर गणपती घरात आले की अजिबात हे सुट्टी नसतीया रोज गोड-धोड गणपती जाऊसतोर रोज गोड पदार्थ त्या आरती घरात वातावरण
हम्म हम् आमच्यात पण, आता आमच्यात पण तसच असत आता गणपती व मुकुट वगैरे बसत हो एक नाही घरी गणपती असतोय ना मुकुट वगैरे गवरे आणायला जातय का नाही
होय जातोय की आम्ही पण आमच्यात पण आहे की गौवर मुकुट वगैरे नाहीत फक्त गवर आहे. हम्म मग गौरे दिवशी जातो आम्ही इ तर हम्म. आम्ही इथं जो
हा तेच की गौरी दिवशी आणि बा किती छान महिला नटून येतात.
ह्या वेळेला गणपतीनी हरताली का एकाच दिवशी आल्यात.
अशा
उपवास हा आदल्या दिवशी हरतालीका होय होय आमच असतय कि तुमचा
हो धरतोय की मी पण.
हम्म त्यामुळे या वेळेला दोन्ही एकदमच आहे. म्हणजे दुसऱ्या दिवशी सोडायचं नाही वाटत भौतेक त्याच दिवशी सोडायला लागणार.
होय नाही तरर कसं येत होत अ आदल्या दिवशी यायचं आणि गणपती आले की कि त्यावेळी हा उपवास सोडायचा असतो.
ह्या वळेला कसं त्याच दिवशी दोन्ही पण आहे.
सोबत आले काय ते आता विचारून बघाय पाहिजे ज्या ज्या वयस्कर हा पंचांगवाल्यांना किंवा वयस्कर आजी वगैरे असतात ना खूप
हम्म हम्म् त्या हा हा विचारूनच करायच हम्म
आ आज्यांना आजी असतात त्यांना कस माहित असते ना.
हम्म हम
हम्म आता छान वाटतय गौरी दिवशी वगैर
होय होय मी आत्ताच बघितलं परत तर श्रावण सोमवार पण आता ह्या वेळेला तीनच आल्यात
होय काय ते आता सगळे काय थोडे थोडे चाललेत की काय.
हय तेच म्हणाले ह्या वेळेला कसं काय कायम चार असतात.
होय चार चार येत कधी तरच पाच येतात नाहीतर कायम चार असतात.
नॉन व्हेज वाल्यासनी बरं झालं हम्म.
ते एक बरं झालं कधी एकदा श्रावण संपतोय.
हम्म हा ह बरं चालते ठीक आहे.
हा ठीक आहे